हा ताई बोला.
हा ताई कशे हायत? तुम्ही
मजेत मजेत
मजेत बाकी काय म्हणता अजून तुम्ही फिरून आले? तुम्ही फिरायला जाणार होतं मी ऐकलं असं.
जाणार होतो पण जाणार हो तो पण पावसामुळे नाही गेलो.
अच्छा बरं बरं. नाहीतर नाशिक चांगली जागा आहे तुम्ही म मी ऐकलं होतं असे छान जागा आहे फिरायला जाणार होते. ह
हो मापं नाशिक मध्ये बघा त्र्यंबकेश्वर आहे फिरायला. अं अजून अंजेनेरी आहे. अ पांडवलेन आहे अ अजून बरेच पाच-सहा ठिकणा आहे फिरण्याच.
अच्छा म तुम्ही सगळं अ माहिती गोळा करून घेतली असेल ना जायच्या आधी तिथे.
हां. आम्ही आता इथेच राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळं. आं आं कधी पण जातो आम्ही काय व्हय की असस सुट् टीच्या दिवशी सकाळी-सकाळी अ मुलांना घेऊन सहज फिरायला ट्रेकिंगला वगैरे जात असतात.
आम्ही आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो फिरायला.
हा हा.
छान जागा आहे सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, पंचवटीमध्ये सी त्या गुफा वरे खूप छान म्हणजे इतकं छान वाटलं फिरून.
राम मंदिर पण आहे राम मंदिर बघितलं का तुम्ही?
ग्राम मंदिर नाही पाहिलं आम्ही.
राम मंदिर रामाचं मंदिर काळाराम मंदिर.
हो ते पण पाहिलंय तेच तिकडे बालाजी मंदिर पण झालंय आता नवीन तेही पाहिलंय मी. खूप छान आहे ते पण.
हो आगा स्वामीनारायणच बघितलय?
स्वामीनारायण हो हो स्वामीनारायण ही बघ फिरलो आम्ही.
आणि अजून एक आहे बघा बा अ बालाजीचं पण आहे ना नाशिक त्यावआपल्या आहे हो बालाजीचं पण आहे.
नवशाचे गणपती
हा नवशा गणपतीच्या तिकडे हो बरोबर ते जवळ जवळच च नऊच्या गणपती आणि बाल बंडी जवळ जवळच येते नाही का हा.
पण तिथे जाऊन आणि आता तर आरती पण सुरु झाली ना गंगा घाट आरती. ते काहीतरी तिथे ते पण माग च्या वर्षी आम्ही अटेंड केलेली इतकं छान वाटलं तिथे.
हा हा च
सगळे असे दिवे वगैर लावता सुंदर वाट तर नदीमध्ये हो. बरोबर गोदावरी घाटावरती. तेच आणि मुलांना ही सीता गुफा वगैरे आम्ही दाखवलेली.
हा.
पहिले तसं आतमध्ये जायला घाबरायला व्हाय होतं पण छान वाट ला आतमध्ये जाऊन असं छान वाटतं कारण अशी खूप अरुण अशी रुंद जागा आहे ना जायला तिथे. तर खूप म्हणजे अशी पहिले असं भीती वाटते की अरे सात मध्ये गुफामध्ये कसं जायचं आपण गुहामध्ये. पण नंतर खाली गेल्यावर खूप छान वाटतं. हो आणि मागे आम्ही काय अ वरती डोंगरावर पण गेलो होतो. पांडव लेण्याला खूप छान आहे ते पण आतमध्ये किती कोरे काम वगैरे असं आहेक
हो लेण्या आहे ना त्यातपूर दूर आता आता तरी थोड्याश्यात. त्या हे झाल्या आयुख पण सुरुवातीला इतकं छान होतं ना तिथं आता सगळं त्यांनी डेव्हलप केलं ना.
हा.
हा तर ते ही आहे पहिले कसं नॅचरल वाट राहायचं ना तो खूप छान वाटायच आता सगळ्या त्यांनी ते बांधकाम वगैरे केलं सेम आहे यांचा सगळं. त्याच्यामुळे थोडं जायला हा. हां प्राकृतिक रु लूक नाही वाटत.
बरोबर अच्छा आम्ही तर हा आम्ही तर म्हणा आत्ताच गेलो होतो एक दोनदाच बघितलेल आम्ही.
हा हा.
त्यामुळे ऐवढ म्हणजे पण ठीक आहे म्हण मुलांना दाखवायला चांगला आहे की बघा प्रा चीन काळी काय काय होतं कसं होतं सगळं अजून आमचं तरी अंजनेरीला जायचं राहिलंय.
हा हा अंजनेरीला जायचं राहिलंय का? हा खूप छान आहे तिथं प तिथं ते एक दम अजून नॅचुरलच आहे तिथं काही डेव्हलप काहीच झालेलं नाही अजून. जे आहे ना पहिले तेच हे ते. हम्म हम्म म्हणजे त्याच्या पायऱ्या पण हे ना. अ पायऱ्या पण त्यांनी काही डेव्हलप वगैरे केलेले नाही तिथं. जसं आहे तशच आहे हा प्राकृतिक जश आहे तशेच
पुढच्या वेळेला ट्रिप करायला पाहिजे तिथं जाऊन बघायला पाहिजे जरा मुलांना दाखव पहिला बरं असतं छान जरा.
हा नक्की करा मस काय बद्दन एकदम
हो मागे आम्ही खूप वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तेव्हा ते पण असं छान नॅचुरल होतं पण आता बरंच तिथे पण बांधकाम केलेलं
आहो आता काय सगळे लोकं आता ते अम
आता खूप डेव्हलप सारखं केलंय आम्ही आता मध्ये गेलो होतो आम्हाला खूप गर्दी लागली खूप जास्त म्हणजे सहा सात सहा सात तास उभं राहायला लागला आम्हाला एवढी गर्दी होती. म्हणजे मुलंही बोर झालेय म्हण टला नाही आता आपण आलो आहे दर्शन करायलाच पाहिजे एवढं लांबून आलो आपण.
हो ना बरोबर आता त्यांनी खूप तिथं पहिले कसं पाटापट दर्शन व्हायचं आता खूप फिरावं लाग तर तिथलं तिथंच तिथलं तिथंच फिरत राहतं माणूस पाच सहा तास.
पण अजून लाईन तशा खूप झिगझॅग मध्ये अशे खूपच जास्त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
पहिले कसं एकदम छान एका लाईनीत पटापट पटापट व्हायच दर्शन आणि नॅचुरल लुक पण दिसायचं मंदिराचं.
आता नुस्ती गर्दी-गर्दी दे होऊन जात
आता गर्दी आणि हेम तिथे आत मंदिरात सुद्धा आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यावर असं लगे असं दर्शन व्यवस्थित नाही करू देत. चला पटापटाच लगेच बाहेर काढतात.
हम्म हम्म.
पण ठीक आहे मुलांना थोडसा दाखवायला आम्हाला बरं झालं. की चला बघा प्राचीन मंदिर कशे होते आधी बघा अशे. ते बांधले आहे त्यां ते स्ट्रक्चर किती छान आहे.
हा थोडं थाबू द्यायला पाहिजे आन तेच नी तिथं थोडं दोन मिनटं तरी कारण आपण एवढं पाच-सहा तास वेट करतो.
हो ना आपण ऐवढ्या लांबून दर्शन करायला जातो तर व्यवस्थित दर्शन करूत दिले पाहिजेत बरोबर पण काम वगैरे खूप छान आहे.
अ कुठून-कुठून येता माहितीय किती लांब-लांब न लो
हो आता ते ज्योतिर्लिंग म्हणलं की येतातच लोकं तेच.
हां.
तरी पण मग काय असं एवढी आणि सु खू सुविधा पण असं थोड ही जरा कमी वाटते.
हो हो खूप असल ते अ घाणेरडा पणा. काही असं व्यवस्थित नाय मी हा हा. स्वच्छता पाहिजे देवस्थानाला.
म देवस्थान आहे मग त्याच्यामुळे सगळे लोकं येतात आता ती
हम्म नाही देवस्थानाला स्वच्छता पाहिजे असं.
स्वच्छता पाहिजे तेवढं तेच ना मेंटेन
हां सिस्टमॅटिक केलं ना तर काही होत नाही हो आता बघा आपण तुळजापूरला जातो अ तिथं किती च सिस्टमॅटिक पहिले पाय धुत तले जाता मग खाली पायऱ्या तिथे एकदम स्वच्छता राहते तिथे तुम्हाला ऐवढ एवढी पण कचरा दिसणार नाय. आणि कंटिन्यू म ते गाईडस फिरत राहतं सिक्युरिटी तिथं हम्म असं
तसं ते सांगत असतील तिथे तुळजापूर राहियलाय आमचं म्हणून आम्ही फारस असं काही फिर फिरलो नाही एवढं इथे.
अच्छा अच्छा.
आता एके अदुन म कसं मुलं अजून लहान आहेत त्याच्यामुळे काही एवढं फिरायला निघता येत नाही लगेच शाळा असतात मुलांच्या.
हो.
म तर म्हटलं जरा थोडे मुलं मोठे झाले कि मग निघायचं थोडं हळूहळू सगळं फिरायचं.
हो बरोबर आहे मुले लहान असल्यावर नाही जाता येत कुठे.
क असं शाळा मग सुट्टी पडते.
हो सुट्टया पडतात गेले तर म सुट्टया असल्यावरच उन्हाळ्यात किंवा मनात
हा उन्हाळ्यात ऊन असतं म त्यात ऊनही सहन होय ना. त्याच्यामुळे उन्हाळ्यात पण फारस तर असं लांब कुठ तरी फिरायला जाणं होतच नाही. कारण मग परत तब्येती बिघडणार मग मुलांना सांभाळायचं का आपलं बघायचं का काय त्याच्यामुळे तेव्हा पण आम्ही फारसं सगळी निघत नाही उन्हामुळे.
हो ना.
म आता नोव्हेंबर डिसेंबरच्या सुट्टया जेव्हा येता दिवाळी
हो तेव्हाच हां तेव्हाच जातात ना.
तेव्हा मग थोडसा प्लॅन करतो थोडा दोन-चार दिवस. मिळाले चांगले ऑफिसला सुट्टी वगैरे मिळाली तर मग जायचं.
नाही
नाही तर मग त्याच्यात पण तेव्हा पण आम्ही म घरीच थांबतो.
हो.
तर तेव्हा मग असं मग तेव्हा जवळ जवळचे अ जागा बघून येतो मग. जवळ-जवळ जे असेल ते असं हम्म तेच ना.
तिथं पण असेल ना तुमच्या इथे.
हो आमच्या इथे ही आहे जवळ-जवळ मंदिर आहेत. फॉल वगैरे असतात वॉटरफॉल वगैरे. म आता जरा पावसाळ्यात वगैरे जा झालं प्लॅन वगैरे. ते मग जातो बघायला असं वन डे तेव्हा मग वन डे रिटर्न मध्ये शां
आहे का तुमच्या इथे बीच?
नाही इथे जवळ नाहीये थोडसं जायला लागतं. जायला लागतं हा. आहेत पण दळ म्हणजे पण ते जायला लागत म ते असं वन डे रिटर्न म्हणजे प्लॅन करून मग पहाटे निघायला लागतं आणि मग अ तेव्हा कुठे रात्री पर्यंत म घरी येतो. मण म ते आणि म ते बीचवर जायचं म्हणलं की म जरा ग्रुप वगैरे असला की अजून छान वाटतं. असं पण आता हे पावसाळ्याच पण बीच हो पण आता पावसाळ्याचा कसं बीचवर पण थोडं रिस्की असतात. आणि बंदही असतात काही काही बीच रिस्ट्रिक्शन असतात तर. म शक्य तर पावसाळ्यात टाळतोच जायचं मग थंडीच्या वेळेस तर तेव्हा वगैरे प्लॅन करतो.
नाही बीचवरून न हेतात जातात ना लोकं.
हो. खूप जातात तेव्हा मग त्यात आता आम्ही ग्रुप वगैरे करून मग जातो असं फिरायला वगैरे असं. थीम पार्क वगैरे असतात वॉटर पार्क वगैरे असतात ते इथे जातो नाही तर मग
हम्म.
ए तिथे चांगलं ग्रुप मध्ये गेलं की जरा बरं वाटतं मुलांना त्यांचे फ्रेंड्स असतात. आपलंही फ्रेंड सर्कल असलं की जरा तेवढं बरं वाटतं सगळ्यांची करमणूक होते आपली, माणसांची, मुलांची सगळे जरा एन्जॉय करतात मग.
हो थोडं माइंड पण फ्रेश होऊन जात बाहेर गेलं की.
तो तेच ना. जरा मुलं पण कंटाळतात जेव्हा बघा तेव्हा अभ्यास अभ्यास मग जरा अ फ्रेश होऊन जातात, चालेल ताई छान वाट
टम्प आहे हो हो ठीक आहे चालेल.